हॅलो हा आवाज येतोय?
हा येतोय आवाज हो हो यायलागलाय.
हा हा.
काय चाललंय.
काय नाही स्वयंपाक चालूय हाय बघा.
स्वयंपाक चालू हा नाही याय लागला का घ्या आता आवाज हा येतोय माझा आवाज द्याय लागलाय का
हा यालागे तुमचा पण आवाज
हा हा ठीक आहे स् जेवण झालं की माझं तुमचं
होय झालंय जेवायचंय स्वयंपाक झालाय जेवायचंय
हा हा पाऊस वगैरे तिकडं
पाऊस वगैरे काय नाही बघा अजून
हा हा बरं नाही नाही आमच्या इकडे पण काही नाही आज
नाही गरमीच पूर वाढलंय भरपूर
होय यावेेळी जरा पाऊस कमीच पडणार आहे म्हण सांगितल्यात
होय खरं बघा कि जून महिना गेला आणिने एक आठवडा असच जुलैला
तेच कि केवढा पाऊस पडतोय जून जुलै मध्ये तर कोल्हापूर साईडला तर लई पडतोय
लय पडतोय आणि आपली शाळा चालू झाली पंधरा जून नंतर कस चालुच अतयस ना पाऊस पंधरा तारन तर चालू असतोय पण काय नाही पंधरा तारीख होऊन गेली कायच
जुलै ऑगस्ट मध्ये तर फार पूर येतो इकडं
हो तेच ते शेतकऱ्यांनी पण धान्य वगैरे हे केले शेतात पेरून ठेवले हे ख पाऊसच नाही त्यांचं नुकसान ज्यांचं पाणी वगैरे हाय तिकडे चालूय का
होय म्हणजे मम्मी गेलेय ना गावाला तर मग ती म्हटली आज याय लागलाय पाऊस इकड म्हणून
हा हा मग आपल्याकडे पण येईल एक चार दिवसात लागेल मग
काय माहिती इकडे कस लागलं की ज
आपल्याकडे कसं केरळमध्येध्ये आलं की इकड येतोय ना
हा
अजून केरळमध्येध्ये चाला नाही काय काय काय झालं काय मा
कायमच जरा
गेल्या वर्षी काय मे महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत चालूच होता पाऊस
होय यावेळी असं वाटलेलं उन्हाळा कडं काय म्हणणार पाऊस पण जादा पडेल काय उलटच झालंय
तेच शेतकऱ्यांनी काय करायचं आपलं चाललं यायचं
आता पाऊस पडला नाही हा पाऊस पडला नाही म्हणजे थंडी कमी होणार थंडी कमी झाली म्हल्यावर आता पुढच्याळणारा पण डबल होणार आता
डबल होणार होय तापमान वाढणार ना त्यावेळी खूप उन्हाळा होता तापमान भरपूर र होत पन्नासच्या वर गेलेलं
तेच की हाय तेच सवसवण चालतं आता पुढच्या वर्षी तर
काय हो ते काय माहिती असच आता कसं दिवस पाान पण बदललेत ना उन्हाळ्याचा पावसाळा झालाय पावसाळ्याचा उन्हाळा
होय खरंच केले अवघड झाले
माणसं जसे वागायलाय तसाच वातावरण पण हेवायलाय
हनी मध्ये झाड तेन पण तोडली
तोडले होय हैदराबादच्या तिथं ते ि आय आयटी पार्क करण्यासाठी किती जंगल तोड वगैरे गेली
तिथली पण नाशिक मधली पण झाडं
होय.
मग हे चुकीचं आहे ना. तुम्ही प्राणी संग्रहालय म्हणलात. किंवा इंडस्ट्री उभा करण्यासाठी झाडं तोडतायत
प्राणी सगळे शहरातनी याय लागलेत. ते झाडं वगैरे तोडली म्हनून. किती नुकसांन त्यांनी तर कुठं राहा यला जायचं मग.
हम्म सगळं नुकसान व्हाय लागलंय आता.
ते माणू जस वागालागलय तस म्हणजे निसर्ग पण आपल्याला तसच हे करायला लागलं ना.
वय तसच प्रतिसाद द्याय लागलाय.
काय म्हणजे ह्याच्यात नुकसान कुणाच. शेतकऱ्याचच आहे ना दुसऱ्या कुणाचं नाही.
होय शेतकऱ्याच हाय म्हणायचं. खरं सामान्य माणसाला पण आहेच की नुकसान. एवढं ते उष्माघातामुळे केवढीजण मेल्यात तर या वेळेसच.
होय लहान बाळ वगैरे किती हे झाल्यात त्यांना सो नाही ना ते वातावरण पत्र्याच्या खाली हुदमरून वगैरे असं
हा तेच की आता आम्ही ते आम्ही आता एवढे दिवस पेपर ला उनातनात गेलो एवढा आशक्तपणा ते जाणवायला लागलाय आता भरपूर
पटल्या म्हणजे सारखं नुसतं अस हेच म्हणजे लिक्विड वच सगळे प्याय लागलेत लिंबू सरबत वगैरे ताक
होय करणार काय दुसरं
लहान मुलांना काही सांगता येतं का आपल्याला पण एक वेळ सण कररोग्या अस म्हणजे ह्या गरमी व्हायल्या खूप लहान बाळांना आठ नऊ महिन्याच्या बाळांना काय सांगता येणार आहे तिकड मराठवाडा विदर्भ तिकडे किती तरी लोक म्हणजे लहान बाळ असे उष्माघात ता हे झालं
तिकड तर लय ना कडक असते सोलापूर साईड ला
सो होय आम्ही परवा गेलो होतो अक्कलकोट पंढरपूर एवढा त्रास झाला आम्हाला गर्मीन पूर्ण एसी फुल तरी पण ते जास्तच गरम व्हायल
आणि कसं होते आतला एसी जरी वाढवलो आपण बाहेर गरम टेम्परेचर असले की आत मळमळालाच चालू होतेय
होय ते पण त्रास सहं होत नाही ना खूप हे झाल त्रास खूप झाला
आल्या अवघड आहे बाबा उन्हातानाचं
हो ना अजून बघा की जुलै ऑगस्ट ह अजून खरं कायच नाही अ जून महिना गेला असाच गेल्या वर्षी पार करायला म्हणजे पिकू द्या म्हणजे टोकणू वगैरे द्या सगळं पेरणे वगैरे काय करू द्यायला नाही आणि यंदा माणसानी आधीच पेरणी करून ठेवल्या आणि वर पाऊस नाही वातावरण होतय खरं पडत होतय
हा जरासा तरी पडला तरी त्या शेतकऱ्यां पुरत तरी बास आहे पाण्याचे बी हालच आहे की ओ आता
पाणी आता कोल्हापूर साईडला तर रोज येणार पाणी म्हणजे कोल्हापुरात रोज पाणी येणार आता एक दिवसडांमध्ये तरी चालू होतं आता काळमडी धरणाचं पण पाणी साठा कमी झालाय
होय
होय दुसऱ्या धरणातून काय साठा आहे कराला मग ते साठा कमी झालावर मग पाणी कुठलंय शहराला पाणी तरी पाहिजे
होय मग काय तर पाहिजे कि पाणी
आठ आठ दिवसांना या लागले पाणी
होय लय दिवस लागालागल्य पाणी याला सगळं भरून ठेवा लाग. ते पाणी आलं म्हणजे
पाणी तरी पाहिजे मेन बसल होय बोरच किती? किती वेळ हे करणार हो सगळ्यांचा बोर असल्यावर कि तरी किती खेचणार आहे. ते पण आतल्या जमिनीतल आ.
बोर म्हणलं दहा मिनटं चालतेय मोजून
होय बोर नाही जास्त हे होत. ते पण आता हा तोपर्यंत नाही ना त्याच्यात पण जमिनीतन जर नसलं तर ते पण काही कुठ नाही ना. बोर.
हेच कि आहे दहा मिनटाच्या वर चालतच नाही.
नाही. लगेच ते काटा पडतंय. सगळंच निसर्गानं बदललंय आता.
आता मानसिक तशी वागा लागल्या तर काय करावं.
आ.
तसच ती वागायला लागल्यावर त्यांना तर काय कराव म्हटलं.
आणि सांगितलेलं पाऊस पण यावर्षी कमी हाय. हे युद्धान तरी पूर्ण अ जनजीवनच विस्कळीत झाले म्हणा म्हणजे गॅस वाढले. आता हॉटेलमध्येध्ये वगैरे सगळे डिश वगैरे सगळे.
हा.
भरपूर डिश म्हणजे कमी मध्ये येणार तर जास्त रेंज ममध्ये घ्याय लागलं तेत गॅस वाटल्यात आम्हीरी काय करू. ब्लॅक न दोन हजार आहे होय ब्लॅक न दोन हजारला मिळत. ना.
लेच महाग झाले प मी तर बघा पहिला नंबर लावायचा ना गॅसला. तर एक दोन दिवस म्हणजे गॅस घरी यायचा आता आठवडा झाला आला नाही.
आठ दिवस दहा दिवस लागा लागलात ना. आणि आपल्या इथं कसं चुली वगैरे पेटवायला पण काय जागा नाही शहरात कुठं चुली पेटवणार. गावी कस चालतं ना गॅस नसला तरी म्हणजे चुलीवर करता येते.
होय नंबर पण घेत नाहीत लवकर एकवीस दिवस झाल्यावरच नंबर
होय तेच हय होय गावी पंचेचाळीस दिवसाांना काहीतरी केलं इकडं शहरात आपलं म्हणजे ज ब गावी पंचायत दिवस झाल्यािवायेत नाही पंय.
अकच आता एखाद्या एखाद्याच्या घरात जॉईंट फॅमिली वगैरे असली तर किती अवघड आहे बघा क
मग त्या कुणाच्यातली तरी घेऊन मग त्याने त्यांच्या पर्यंत थांबायला पाहिजे. चुले पेट पेटवायचे तरी कुठ? गा न घ काय नाही आपलं सगळं हे करून ठेवले. त्याच्यामुळं तर
पहिल्या कसं होतं की स्टोव वगैरे होतेकल ते मिळायचं. आजकाल्म नाहीतर स्टोवर वर वगैरे होऊन जायचं काम
सिलेंडर आले तसेे म्हणजे रॉकेल वगैरे बंद झालं.
होय.
लोक सिलेंडरचाच वापर जास्त करायलेत झटपट होतय म्हणतयत. आणि चुलीवरच आ पण गावी पण आता चुलीवरच चालूय म्हणजे एक थोडे थोडे कर. हो गॅसवरच पण आता जसं गॅसची टंचाई भसा लागली त्यामु आता चुलीवरच भरतात.
हा ते करणार काय मग
होय पहिला लोक कशी शेतातून येऊन सहा नंतर येऊन हम् म्हणजे जनावरांचा धारा वगैरे काढून मग चुलेवर जेवण एक एक एक एक एक चालू असेल आपला तर पाच मिनिटात होते
हो काय गॅस सव ला नुसता लायटर मारले
चालू झालं होय
अवघड झाले
सगळंच हे झालं आता एवढं बरं आता इथून पुढच्या पिढीला काय होते काय माहिती
अच्छा त्यांच्या पिढीपर्यंत अवघड हे खर तर का नाही हवामान बद्दल पण मला वाटत आपल्या ह्याच्यामुळेच युद्धामुळेच झाले
होय चालेल ठेवू का फोन पाई
होय होय जे
अ हा हा
हो